नमस् - कसे आहात म्हणजे तुम्ही.
असं नमस्कार मी पण म्हजेत आहात मी या तुमच्या शोसोबत. प्रदूषण आणि त्याचे परिणाम या विषयावर थोडं बोलूया.
हो नक्कीच आपण म्हणजे आळाचे प्रदूषण ही संपूर्ण जगाव समोर. उभी असलेली गंभीर समस्या आहे याचा परिणाम मानव. प्राणी वनस्पती आणि पर्यावरण होत आहे.
बराबर खूप छान विषय आहे कारण आज आपण प्रदूषण आणि त्याचे परिणाम. म्हणजे आजच्या काळात प्रदूषण एक मोठी समस्या बनले आहे म्हणजे. हवा पाणी माती आणि ध्वनी सर्व प्रकारचे प्रदूषण वाढत आहे.
हो म्हणजे तो वायू प्रदूषण जलप्रदूषण ध्वनी प्रदूषण आणि म म्हणजे. मृधा प्रदूषण हे प्रमुख प्रकार आहेत आणि वानाचा धुून. नंतर कारखान्याच्या मधून निघालणारा धूर नंतर नंतर प्लॅस्टिकचा वापर. त रासायनिक खर्चा. आणि मोठ्या आवाजातीलील ध्वनी ध्वनीचे पेक आणि यामुळे प्रदूषण वाढते.
हो खरंच म्हणजे हवेच्या प्रदूषणामुळे श्वास घेण्यास. त्रास होतो दमा आणि इतर श्वसनाचे आजार वाटतो. ज रानांचाधूर कारखान्यामधून निघणारा धूर आणि कचरा. हे जाळल्यामुळे पण हवा प्रदूषण म्हणजे हे प्रदूषण वाढत आहे आता. प्रदूषणचे फायदे पण किती प्रदूषणचे.
म्हणजे वाय प्रदूषणामुळे दमा श्वसनाचे आजार आणि- म्हणजे खूप प्रकारे म्हणजे वायुपदनाश वायू प्रदुर्शनामुळे धर्म म्हणजे धर्मा अनंत श्वासाचे आजार आणि आ विकार वाढतात त दूषित पाण्यामुळे. कॉलरा नंतर टायफॉइड आणि इतरच सर्गजन. आजार होऊ शकतात वायू प्रदूषणामुळे निददाग. आणि ऐकण्याच्या समस्या निर्माण होतात.
बराबर म्हणजे हवा पाणी निवारा हे आपलं म्हणजे गरजेसाठी पण हवेच्या. प्रदूषणामुळे खरच श्वास घेण्यास त्रास हो त्रास येतो. आणि धू वाहनांचा धूर कारखान्यामधून ज निघणारा धूर. आणि कचरा जाळण्यामुळे पण हवेचे प्रदूषण वाढते त्यामुळे. मुळेही त्रास होतो पाण्याचे प्रदूषणही तितकेच. धोकादायक आहे नद्या आणि तलामध्ये पण सांडपाणी प्लॅस्टिकला टाकल्यामुळे. पाणी दूषित होते.
हो हो. झाडे प्राणी आणि पक्ष्यांचे जीवन धोक्यात येते नंतर हवामान बदल नंतर ताप. मनवाळ. दुष्काळ पूर्ण आणि पावसाच्या पद्धतीबद्दल म्हणजे यासारख्या समस्या निर्माण होतात. मग प्रदूषण कमी करण्यात. हा मग प्रदूषण कमी करण्यासाठी आपण काय करू शकतात त्यांना.
बरोबर प कमी करण्यासाठी आपण खरंच. प्रदूषण म्हणजे दूषित सांडपाणी वगैरे प्लॅस्टिक जाळायला कमी. केलं पाहिजे. त्यामुळे म्हणजे अनेक जल म्हणजे जलजनने आजार होतात आणि जलचरांनाही मोठा धोका निर्माण होतो. आता मातीच्या प्रदूषणामुळे जर शेतीवर वाईट परिणाम होतो. अजून जमीिनीची सुपीकता कमी होते म्हणजे ध्वनी प्रदूषणामुळे पण ताण डोकेदुखी. चिडचिड आणि झोपेच्या समस्या निर्माण होतात.
हो हो माझ्या मते तो जास्तीत जास्त झाडे लावी पाहिज लावली. पाहिजे नंतर प्लास्टिकचा वापर कमी करावा नंतर सर्व सार्वत्रिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा.
योग्य विल्हेवाट पण लावावी कचऱ्याची आणि प्रदूषणामुळे पर्यावरणा म्हणजे. पर्यावरणाचा समतोलही बिघडतो आणि हवामान बदलण्याची. समस्या वाढते मग आपण प्रदूषण कमी करण्यासाठी. म्हणजे काय करू शकतो हा खरंच प्रश्न पडतो तर खरंच जास्त. तर जास्त झावडे झाडे लावलीच पाहिजे. प्लॅस्टिकचा वापर कमी केला पाहिजे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. म्हणजे तसेच अशक्य असल्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर. करावा आणि पाणी वीज याची पण बचत करायला पाहिजे.
अग हा अगदी बरोबर म्हणजे पाटा कमी वापरणे नंतर पर्यावरणपूर्वक समाज वाट करणे आणि ध्वनी प्रदूषण टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तर म्हणजेच प्रदूषण म्हणजे तो ही केवळ. कारची समस्या नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आणि आपण आजपासून. छोट्या छोट्या चांगल्या स्वाईल लावलेल्या तर भविष्यात च आणि निरोगी पर्यावरण निर्माण करू शकतो.
हो बरोबर म्हणजे खरंच पाणी म्हणजे. प्रदूषण हे ना म्हणजे एवढं या जग. युगमध्ये झालंय ना प्रदूषण खूप वाढलंय या युगामध्ये. कारण पहिले लोक म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये ना प्रदूषण कमी होतं म्हणजे. ते लोक झाडं लावायची जंगल तोड पण व्हायची. म्हणजे आणि म्हणजे गाड्या पण नाही होत्या त्या तेव्हा प्रदूषण एवढं म्हणजे प्रदूषण. होतच नव्हतो. आणि मोबाईल वगैरे ध्वनी ध्वनी प्रदूषण पण नव्हतं पण आताच्या युगामध्ये सर्व. प्रकारचे प्रदूषण आहे ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण जल प्रदूषण. म्हणजे खूप प्रदूषण आहे तर खरंच आपण त्याचा सामना केला पाहिजे. आणि आपण म्हणजे सर्वांनी लक्ष ठेवून आपण. ध्वनी प्रदूषण म्हणजे जे काही प्रदूषण होत आहे ना त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे.
अगदी बरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे तर आपले. जीवनच सोपे झाले आहे पण त्याच त्याच्यासोबत म्हणजे बरोबर. प्रदूनाश प्रदू म्हणजे प्रदूषणाचे तर प्रमाणेही वाढले आहे. त्यामुळे मानव नंतर प्राणी. पर्यावरणाात गंभीर परिणाम होतात.
होना.
आणि हवा पाणी हव. पाणी माती किंवा ध्वनी यामध्ये हानिकारक. पदार्थ मिसळलेने या पर्यावरण दृष्ट्य होते या प्रकारे प्रदूषण होते. हे नैसर्गिक समतोल बिघडते.
बरोबर म्हणजे खरंच प्रदूषण म्हणजे प्रदूषण म्हणजे वाहनाचा खरच आणि कारखान्यामधून तर खूपच आाता पण कारखाने एवढे झाले ना तर त्याच्यामधून जो निघणारा धुवा असतो ना ते कचऱ्यामुळे खरंच हवेच्या प्रदूषणमुळे वाढते आणि प्लॅस्टिकचा उपयोग पण फार होतोय म्हणजे जास्तीत जास्त आपण प्रत्येक नागरिकाने पर्यावरण स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेतली पाजे तर प्रदूषण नक्च कमी होईल आणि स्वच पर्यावरण म्हणजे निरोगी जीवन राहील स्वतःपासून सुरुवात कर करूया आणि इतरांना पण प्रदूषण रोखण्यासाठी प्रेरणा पण देऊया म्हणजे ही पण एक आपलीच जबाबदारी दर एक
हो चार प्रमुख म्हणजे प्रकारे आहेत वायू प्रदूषण पण हे सगळं म्हणजे हानिकारक असतात नंतर वाहनाच्या धूर नंतर कारखान्याच्या मधून नंतर तलाव आणि समुद्र साडपाणी नंतर कचरा आणि प्लॅस्टिक दगड म्हणजे टाळल्यामुळे पाणी दूषित होते नंत तर यामध्येणजे त्यामु यामुळे जलचरणने न तर नुकसान होते आणि हा प्रदूषित आणि पाणी पिण्याच्या मु अनेक हा
प्रदूषण ही आजच्या आधुनिक युगात म्हणजे ना मानवसमोरील सर्वात मोठी व गंभीर समस्या आहे कारण मानवाच्या वाढत्या हस्ते्या म्हणजे हस्तेपेक्षामुळे हव्यामुळे हवा पाणी आणि जमीनसाठी ने दूषित होत आहेत त्यात थेट परिणाम सजीवांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे
हो एक नक्कीच बरोबर म्हणजे तापमान वाढतात नंतर आणि मी तर पाऊस होतो नंतर पूरणंतर दुष्काळ आणि उष् त् नदाचे पलाट न ते या सारख्या समस्या हवामान बादलाशी म्हणजे संबंधित आहे ना तर त्यामुळे श पाणी आणि जे विविध दारी परिणाम होतात
प्रदूषण नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येकाने वृक्ष रोपण करणे खरंच गरजेचे आहे आणि प्लास्टिकचा वापर टाळणे कारखान्यावर योग्य नियंत्रण ठेवणे मग जुं जल शुद्धीकरण करणे आणि वा म्हणजे वाहनाऐवजी सायकलचा किंवा सार्वजनिक माध्य व्यवस्थेचा वापर करणे हे फार आवश्यक आहे
आणि विद्यार्थ्याची म्हणजे शायता आणि घरी स्वच्छतेबद्दल जागृत कर मानं करू शकतात नंतर प्रत्येकाने झाडे लावणे नंतर कचरा योग्य ठिकाणी घाण टाकणे आणि पर्यावरणपूर्वकच यब कारण आवश्यक आहे ना
बराबर म्हणजे पर्यावरण संवर्धन ही खरंच काळाची गरज आहे आपण सर्वांनी मिळून जागरूक राहून म्हणजे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत कारण प्रदूषणमुक्त पृथ्वी हेच मानवाचं उज्ज्वल भविष्याची खरी गुरुकिल्ला आहे आणि खरंच आपण रासायनिक खतांचा आणि कीटकनाशांचा निर्बंध वापर तसेच प्लस्टिकचा वाढता कचरा यामुळे जमिनीची सुपीिकता नष्ट पण होत आहे तर आपण खरंच याच्या लहान मुले व वृद्धांना मानसिक व शारीरिक आरोग्यावर पण वाईट परिणाम होत अनेक म्हणजे जलचर प्राण्यांचा पण जीव धोक्यात असतो याच्यात
अगदी बरोबर म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करणे ह आपल्याला म्हणजे सार्वजनिक सामूहिक जबाबदारी आहे आणि आज आपण केलेली कृती पुढील पिढ्यांच्या भविष्यात ठरविते.
अगदी बरोबर, म्हणजे या काळात प्रदूषण कमी केल तर म्हणजे जर आताच्या युगामध्ये जास्त प्रदूषण राहील तर म्हणजे येणाऱ्या पिढीला तर किती त्रास होईल? म्हणजे ते जगू शक- शकतात की नाही? हे आपल्यावर पण डिपेंड नाही आहे, तर आपण खरंच मानात चा वाढत्या असतेल्या पेक्षामुळे आपण सजीवांच्या आरोग्यावर व पर्यावरणावर परिणाम होत आहे, तर आपण मग कमी करूया प्रदूषणाचे कारणे वगैरे, प्रदूषणाचे अ प्रकार पण खूप आहेत. तर ते तेवढे प्रकार आपण कशावर, डिपेंड करावे, कसं राहावं. आणि ते कसे कमी होईल, याच्यावर लक्ष देऊन आपण सर्व मिळून ते कमी करावं, कारण खरंच या दूषित व पाण्यामुळे, जल जल, जल प्रदूषणमुळे, ध्वनी प्रदूषणमुळे, हवा प्रदूषणमुळे जमीन मृदा प्रदूषणमुळे खूप परिणाम होत आहे. तर आपण खरंच प्लॅस्टिकचा वापर कारखान्यावर योग म्हणजे योग्य नियंत्रण, जलशुद्धीकरण करणे, वाहने ऐवजी सायकलचा वापर हे खरंच खूप महत्वाचे आहे, तर वाहतूक व्यवस्थेचा वापर पण खूप आवश्यक आहे. त्यामुळे तर फार प्रदूषण होत आहे.
आणि म आणि आज चर्चेतून मला एक गोष्ट स्पष्ट झाली की, तरी आपली गरज भागु म्हणजे भागु शकते पण, आपल्याला लो लोब नाही आहे‌
हो म्हणून प्रदूषणमुक्त पृथ्वी हेच आ मानवाचं उज्वल भविष्य आहे तर, खरच, तुम्ही छान माहिती दिली तर, परत दुसऱ्या चर्चेवर भेटूया, धन्यवाद.
हो हो, धन्यवाद.